हॅलो
हा हॅलो बोल हा आवाज येतो ना माझा
येत येतय कशी आहेस म्हंटलं
मिछाल
काय आम्ही आता गिरणारला गेलतो दहा दिवस मस्त बैगी
हो का अ रे वा वा छान की छान मी ऐकूनय मी गेलेल नाही गिरणाला
मी माझ्या मुलाची इच्छा होती ती खूप ती आपण गिरनला जावं
गिरनारला पण असं कोणालाही जाता येत नाही स्वामींनी बोलवलं तरच जाता येत नाहीत नाही जाता येत ह
हम्म घिरणारार बाबाू ऍक्च्युली आम्ही आमच्या नंदेच्या ट्रॅव्हल्स मधन गेलो होतो ॅवल आहे त्या दरवर्षी जेवढ कोतारे कोतारे आहेत ना त्यांना घेऊन जातात कारण सहजासहजी अ ह्या लोकांना चढता येत नाही वगैरे असं आहे ना त्यांच्या गावातल्या हम् त्यांच्या गावातल्या त्यांनी आतापर्यंत सत्तर ते ऐंशी लोकांना नेऊन आणले सगळी अ सगळी म्हातारी म्हणजे थोडक्यात पेनशन न सगळी आणि म्हणजे असं ते काही चढू देत नाही कुणाला सगळ्यांना च ठो जव
डोलीन जावं लागतं हो बरोर तेवढ्या पायऱ्यात ग तिथं खूप प ता वरती जायला तशी पण सोय आहे वाटत
नाहीये नाहीये अजून
होत कारण माझ्या सासूबाई गेल्या होत्या ना तेव्हा हेलिकॉप्टरच पण होत सातशे रुपये काहीतरी तिकीट होतं
नाही नाही ते रोपवे झालं ते साडेतीीन हजार पाहिरे येत त्यात रोपवे आणि आंबा गा आंबा माता म्हणून आहे ना तिथं सोडतात आणि तिथून तुम्ही साडेतीीन पायऱ्या हे करून जायचं चालत जायचं असलं चालत जायचं नाहीतर डोलीनी जायचं अस डोलीनी अगदी वर पर्यंत नेतात म्हणजे एवढं सुंदर आहे आणि स्वर्ग काय म्हणतेत ना ते तिथे गेल्यावर कळते बग स्वर्गच सुंदर आहे आणि इतकं आणि जैन जैन लोक आहेत ना म्हणजे आपल्या महा महाराष्ट्रातले त्यांच आराध्य दैवत तिथेच खाली आहे गिरण्यांच्या इथे हो खूप मस्त मंदिर त्यांच पण ते तर लोकं कुठून कुठून येतात तिथे आणि गिरनार मध्ये राहायची वगैरे खायची सुद्धा सोय खूप खूप सुंदर आहे
पण इथे आपण तिथं काहीतरी अन्नदान पण देऊ शकतो ना
हो हो करू करू शकतो हो आणि विशेष म्हणजे माझा मुलगा सुद्धा सगळ्या पहिऱ्या चढल्या तो आता बारा वर्षाचा आहे हम्म त्याच्यानंतर आम्ही अक्षरधामला गेलो अ आणि आपलं सोरटी सोमनाथ सॉरी इकडे गेलो होतो त्यांच्यानंतर सोमनाथ ला मंदिरला गेलतो मस्त आहे अक्षरधाम अगदी म्हणजे सगळ्या विश्वातून बाहेर जाऊन तिथं राहण्यासारखे आम्हाला आरती मिळाली ना सहा वाजता तिथे सहा वाजताच्या आरतीला घोडे हत्तीत असतो आरती करायला म्हणजे त्या हत्तीवर देव ठेवलेले असतात
मी खूप आधी गेले होते तेव्हा त्यांचं काम सुरू होतं आणि ती सोन्याची जी मूर्ती आहे ती त्यांनी झाकून ठेवली म्हणजे आतमध्ये ठेवली होती तिथलं काहीतरी रिनोव्हेशन सुरू होत
सुंदर आहे ते सुद्धा अक्षरधाम तिथं जेवणाची ची वगैरे सोय पण आहे खूप छान त्याच्यानंतर आम्ही गरुडेश्वरला गेलो दोन दिवस गरुडेश्वर ला होतो आम्ही
ह आणि तिथे हे पण आहे ना कुठला बर देवीचा पावागड काहीतरी आहे ना
ते चन देवी आहे देवी एक वरती चंद्र हो हो हो हो पंधराशे पायऱ्या चढून जायचे
हा पावा गडक काही तर म्हणतात ते एक मला आठवतंय भेलेला
ते एक आहेत त्याच्यानंतर आम्ही बघ दहा दिवस फिरत होतो आम्ही गुजरात मध्येच होतो
खूप मस्त आहे मस्त
त्यानंतर हे भालक तीर्थ म्हणून कृष्णाच हे आहे मंदिर आहे हो खूप छान आहे ते पण द्वारकयाला जाऊन आलो आम्ही दोन्ही द्वारका छोट्या मोठ्या मस्त र वगैरे त्यानंतर आम्ही अहमदाबादला गेल्यावर आम्ही अ गांधीजींचं हे बघितलं अं ते ते राहत होते ते सगळं त्यांच तिथलं माहल
हा ह ह हो ते पण छान आहे
अ साबरमती सॉरी
साबरमती
खूप सुंदर आहे ते पण खूप छान आहे आम्ही म्हणजे त्यासाठी आम्ही तिथे राहिलो होतो एक दिवस मुक्काम कम केला होता
हो का आम्ही म्हणजे असं परळत परत बघितलं होत हे खायच आणि तिथलं म्युझियम कुठलं आहे गठ काहीतरी सात मजली का काहीतरी म्युझियम आहे बघ म्हणजे ते एका दिवसात होऊन होतच नाही भतरून
हम्म त्याच्यानंतर आम्ही तो पूल सेतू पूल ला गेलो होतो सेतू पूल पण छान आहे तिथे शिकला
हा हा हा ते नाही बघितले म
नगेश्वर मंदिर म्हणजे आपल्या बारा बारा ज्योति अ दो आ तीन झाले
हो
एक म्हणजे कुठला माहिती का आपलं जाताना हा अम अह तो. पुण्याच्या मध्ये आहे ना तो नाही नाही. पुण्याच्या मध्ये येतो.
ततल्याग काय त्याच नाव.
माझ्या आत तोंडात नावय पण विसरली शेर्डी केली. दिली यता ना गुजरात. येता ना नागेश्वर मंदिर त्यानंतर. अ आपलं काय करतेय. गरुडेश्वर इतकं सुंदर आहे ना हे श तू गेलीस ना कधी पण. तू म्हणजे असं एक वेगळं विश्व एक खेडेगाव आहे त्या खेडेगावात ते दत् च मंदिर आहे. नर्मदा नदी आहे मस्तपैकी जेवण तर इतकं प्रतिम वीस रुपये. पहिला जेवण कुठ तरी मिळत का सांग. वीस रुपये ला जेवण पोट भरून आणि मंदिर तर एकमुखीदत्ता ना असल प्रसन्न वाटतंय ना विचारायला नको. तु बघितल्यावर म्हणजे इतकं वेगळं आहे ते रूम वगैरे सुद्धा खूप छान सुंदर आहेत. तिथं. म्हणजे तुला असं वाटणारच नाही की आपण एका वेगळ्या जगात आलोय म्हणजे. एकदा आपण देवद ना टीव्हीचा तिथं टीव्ही नाही काही नाही मोबाईलला रेंज सुद्धा नाही.
माझा एक म्हणजे द्वारकेचा एक अनुभव त्यावेळी आम्ही जेव्हा द्वारकेला गेलोतो ना जे त्याला आता बरीच वर्ष झाली चौदा वर्ष होऊन गेली. तर तेव्हा. तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो तर तिथं आम्हाला राहायला जागाच मिळत नव्हती. किती आम्ही फिरलो फिरलो म्हणजे आम्ही गाडी करून गेलो होतो स्वतःच्या गाडी केली. तर तिथे फिरल तरी आम्हाला कुठंच रूमच मिळे ना तुला सांगते अचानक एक माणूस आला. आणि अ तो आला बसला म्हणला चला मी नेतो. आणि त्यांना एका अशा सुंदर ठिकाणी आम्हाला सांगितलं कि इतके छान रूम वगैरे सगळं मिळालं. नंतर आम्ही त्याला थँक्यू बोलायला गेलोत तो सापडलाच नाही.
साक्षात देवच आली थोडक्यात.
म्हणजे किती उशीर झाला होता मुलं आम्ही माम्हाला भूका लागल्या होत्या सगळ्यांना. सगळे जे होते ते इतके कंटाळले होते. फिरून फिरून आणि अक्षरशः असा अनुभव आम्हाला आला नंतर तो माणूस सापडलाच नाही. म्हणजे आम्ही म्हणलो कृष्णच आला आम्हाला कि घर राहायला तुम्हाला सेव सोय करून आणि तिथं गेल्या गेल्या इतकी सुंदर त्याचं राधाकृष्ण लॉजच काहीतरी नाव होतं आणि कृष्णाची. म्हणजे सुंदर मूर्ती होती आतमध्ये खूप सुंदर होत ते.
आम्ही पण केल ना इतके सुंदर म्हणजे आमची सगळी. कड दर्शन झालय शिर्डीला तर आमचं पंधरा मिनिटात दर्शन झालं. म्हणजे शक्यतो शिर्डीला दर्शन होत नाही लवकर. पण आमचं पंधरा मिनिटात दर्शन झालं. खूप सुंदर म्हणजे गुजरात पण भरपूर फिरण्यासारखे म्हणजे आपण कधी जात नाहीत एकदा गे. लोकी आपल्याला माहिती होती.
हो मग काय तर सोमनाथ पण आम्ही बघितलय सोमनाथच्या. पलिकड समुद्राच्या इथं गेल कि पण खूप छान वाटत.
हो, हो, हो आणि सोमनाथला तर ते म्हणजे, असं मूर्तीचा इतिहास सगळा शो मधनं दाखवतात. ते स्लाइड शो असतं. हा. प्रचंड छान! आणि ते असं अंगावर काटा येतो, गं ते लावल्यावर.
तिथे शंकराची मूर्ती पण आहे, ना ग त्या मंदिरातचं मागच्या च्या बाजूला काहीतरी
हो, हो, हो ते आहे त्याच्यानंतर ते भारत
वेगवेगळ्या कलरचे अ पोपट होते तिथं.
हो हो, ऐक कि ते भारत तिलक आहे, ना कृष्णानी जो बाण मारलेला. ती पिंड तिथंच आहे, हा त्याच समुद्रात आहे बघं.
हा.
ते ते पण महादेव वगैरे आम्ही, बघून आलोय सगळं ते त्यानंतर समुद्रात पण गेलो होतो, तिथल्या म्हणजे खूप म्हणजे फिरलो आम्ही, जवळजवळ दहा ते बारा दिवस तिकडेच होतो, आम्ही.
मस्त आहे फिरण्यासारखं आहे. छान!
आपण नाही आपल्या पोरांला ह्या गोष्टी कळल्या, पाहिजेत ना गं आजकाल त्यांना हे काही माहित नाही या दत आणि त्यानी तर अशी इच्छा केली, ना आता आणि गेलो होतो, ना गुजरातला म्हणजे अ दत्ताच्या मंदिरात तर त्यांनी म्हणजे, म्हणून येतो. आपण पण मी बाबांना पण घेऊन येतो, असं बोललाय. मी परत एकदा येणार असं. हम्म! ते चालेल.
चांगलंय चांगलय होईल, बाकी काय नाही मस्त.
बरं झालं छा! न फिरलीस ते छान छान सांगितलं माझ्या जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात
हो हो हो, नाही अगं खूप म्हणजे, अशा अनुभव खुप असतात. आपल्याला म्हणजे, आपण कधी जात नाही. तर गेले, ना वेगळेच अनूभव असतात. अशे आणि आपण गेलं पाहिजे, आपल्या देवांसाठी तीर्थक्षेत्राला आपण जात नाही कधी अस हम् गेलं पाहिजे. आपण त्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही, ना.
एखादी एकदा ट्रिप काढली पाहिजे.
हो, हो नक्की नक्की. की जाऊया, आपण मी येईल साताऱ्याला आल्यावर आपण जाऊया तिकडे.
हो, चालेल की नक्की नक्की.
हा चालेल, ओके बाय!